हॅलो!
हा काय चालू आहे.
काही नाही मॅडम आराम करतोय.
अच्छा झाला का तुमचा चहा -पाणी?
हो झाला. चहा झाला. पाणी झालं.
अच्छा!
धाब्या मध्ये जेवण झालं.
हम्म हम्म हम्म मग तुमचं वर्किंग प्रोफेशन काय आहे?
मॅम मी अकाउंटंट आहे.
अकाउंटंट ओके म्हणजे तुमचं वर्क कशावर असतं? टॅली - एक्सेल?
हा टॅली एक्सेल दोघांवर असत आणि एसीपी वर पण असत.
अच्छा म ते ॲप्लिकेशन एसिपी मे ॲप्लिकेशन म्हणजे काय?
हां?
एसिपी म्हणजे काय?
एसीपी हे एक ए आर बी सॉफ्टवेअर आहे. ते काय करतं. सगळ्या डिपार्टमेंटला इंट्रीग्रेट करत. म्हणजे जोडत. हा जस एक आर झी. परचेस ऑर्डर, जर क्लायंटने परचेस ऑर्डर पाठवली, तर ती परचेस डिपार्टमेंटला भेटते. मार्केटिंग डिपार्टमेंटला भेटते अकाउंट डिपार्टमेंटला पण जाते. त्यांना सगळ्यांना कळ त की बाबा हा हे काम चालू होतंय हां मग ते इंटर इंटर रिलेटेड जे कामं आहेत एक दोन डिपार्टमेंट मधली, ती करायला सोपं जातं त्यांना
अच्छा म्हणजे थोडक्यात ते तुमचंच ॲप्लिकेशन आहे म्हणजे फक्त अकाउंट आकाउंट यूज करू शकतात, त्या ॲप्लिकेशनला दुसरे नाही का?
एस ए पी हे सॉफ्ट सॉफ्टवेअरय ॲप्लिकेशन नाही ते सॉफ्ट फक्त अकाउंट डिपार्टमेंट नाही पूर्ण कंपनीसाठी असतं प्रत्येक डिपार्टमेंट ते वापरतात प्रत्येक डिपार्टमेंटला ते एक्सेस वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे अकाउंटला अकाउंटचे एक्सेस राहते. आणि
अच्छा! हम् हम्
पीवाल्यांना आपलं सेल्स वाल्यांना त्यांचे एक्सेस राहतील
पण म ते असं एक सॉफ वेअर आहे आणि त्याचाच मग तुमचा ऍक्सेस तुम्हाला आहे सपौस्टीक आहे. मग त्यालाच पासवर्ड वगैरे काही असतो का? कारण की कसं तुमची इन्फॉर्मेशन मग शेजा त्या त्याच कंपनीमधला म्हणजे थोडक्यात दुसरा कोणीतरी बघू शकत असेल ना? कारण सॉफ्टवेअर तर एकच आहे.
हा पण युजर युजर आयडी असतो, प्रत्येकाचा
हा आता युजर आय डी टाकल्यावरच तुम्हाला तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन दिसेल दुसऱ्याला दिसणार नाही. असं म्हणायचं का तुम्हांला?
आणि कंपनी कार क्लायंटच्या कंपनीला पण ते कंपनी कोड असं क्रिएट केलेला असतो. म्हणजे ते पर्टिक्युलर त्या कंपनीच्या नावाने किंवा त्या पर्टिक्युलर त्या खुप कंपनीच्या कोडमध्ये काम होतं सगळं
हां
म्हजे थोक्यात लिस्ट बनवलेली ज आपण मोबाईल ची लिस्ट असते आपल्याकडे तशी एक लिस्ट असते
लिस्ट असते, अच्छा!
हम्म
अच्छा! ओके अजून कोणकोणते ॲप्लिकेशन असतात किंवा सॉफ्टवेअर असतात तुम्ही जे यूज करतात? ते सॅप झालं एक टॅली झालं आणि दुसरं एक्सेल झालं
हं एक्सेल त्यानंतर आम्ही एक ते इआरपी सॉफ्टवेअर हे विनमॅन म्हणून पण एक सॉफ्टवेअरय ते टीडीएस आणि जीएसटी च रिटर्न आणि पेमेंट साठी ॲप युज केले जातं म्हणजे टॅक्ससेशनसाठी तरी हा मग ते साॅफ्ट टॅक्सेशनच्या पार्ट साठी ते सॉफ्टवेअर युज केलं जात
म्हणजे फक्त टॅक्ससेशनच काम तुम्ही त्या सॉफ्टवेअर वर करतात बाकी
हा म्हणजे ते हो हो कारण त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टाक आपला डायरेक्ट सॉफ्टवेअर कंपनी गव्हर्नमेंटची वेबसाईडय तशी इन्कमटॅक्स ची वेबसाइडय तर ते इन्कमटॅक्सच्या वेबसाईटला डायरेक् लिंक करतात ते म्हणजे ऑटो जनरेटे तुम्हाला एक गोष्ट टाकली की ते बाकीचे दहा काम ते ऑटोमॅटिक करत.
हो.
हम्म् नाही ते तसच त्याच स्ट्रक्चरिंग बनवलेलं असतं.
अच्छा!
हम्म.
आणि सध्याचं ट्रेंडिंग सॉफ्टवेअर असेल मग ते ना ते एवढं
ट्रेंडिंगचं नाही म्हणता येणार. कारण की ते बऱ्याच कंपन्या वापरतात ऑलरेडी ते बऱ्याच वर्षापासून वापरताय. फक्त जस टॅक्सेशन मध्ये चेंजेस होत तस सॉफ्टवेअर मध्ये बी चेंजेस होतय. पहिले सर्व्हिस टॅक्स साठी सॉफ्टवेअर यायचे आता जीएसटी साठी येतात.
हम्म हम्म हम्.
हम्म.
अच्छा! आणि मग तुमची कंपनी कुठे आहे? म्हणजे
आमची कंपनी इकड. कात्रजला आहे आमची कंपनी. आमच्या कंपनीत च काम एस पी सपोर्ट सर्व्हसेस देण्या कंपन्यांना. हा ते आहे. आणि डेव्हलपमेंट पण आम्ही करून देतो आणि आमच क्लायंट बेस् जर्मनीचा आहे सगळा नव्वद टक्के आमचा क्लायंट जर्मनीमध्ये बसतो. जेव्हा ज्या रिक्वायरमेंट असते तेव्हा इकडची लोकं जातात तिकडे.
हम्म हम्.
प्रोजेक्ट साठी काही असलं तर आणि कोणच सपोर्ट मोस्ली देतात.
ते आहे म्हणजे इन द सेन्स तुम्ही त्यांच्या कंपनीसाठी पण काम करत असाल ना त्यांच्या कंपनीतील गोष्टी. त्याच्या कपंनी साठीच काम करतो. हां. हो.
हा म्हणजे समजा आता एक्झाम्पल एक आडदी अ कार बनवणारी कंपनी आहे ती जर्मनीचीय किंवा किंवा इथल ही बजाज ऑटो पण आमचा क्लायंट होता. मग त्यांच सा - त्यांच्या त्यांच्याकडे ते सॉफ्टवेअर आहे ते वापरतात. ते सॉफ्टवेअर. त्यांच्या बिजनेसला रन करण्यासाठी मग समजा एखाद्यात वेळेस प्रॉब्लेम आला काही सॉफ्टवेअरमध्ये तर मग ते आम्हाला कॉर्डिनेट करतात बाबा आमच्या सॉफ्टवेअर मध्ये हा इथ इथ प्रॉब्लेम आहे. हा तर मग तो प्रॉब्लेम आहे तर मग ते आमची टीम ते प्रॉब्लेम समजून घेते की कुठं प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम हे सॉल्व करून देते त्यांना.
हा हा हा.
हम्म बऱ्याचदा ते सॉफ्टवेअरमध्ये मॅनी बऱ्याचदा सॉफ्टवेअरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पण अ मॅन्युफॅक्च चिटिंगवर पण परिणाम होतो. प्रोडक्शन बंद होऊन जात.
हम्म हम्म.
अच्छा!
आणि ते सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम असला तर त्या कंपनीचं पूर्ण काम ठप्प वून गेलेलं असतं.
आणि प्रोडक्शन थांबतं कारण की ते सगळं ऑटो जनरेटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस टाकलेल्या त्याच्यावर ते अ प्रोडक्ट तयार होतय एखाद प्रोडक्ट.
बरो.
ऑटोमेशन जेनरशमध्ये मग तिथं ते सॉफ्टवेअर मध्ये काय गडबड झाली की कंपनी बंद पडते.
मग तुमच्या कंपनीला तर म्हणजे रात्र दिवस ओ काम करावं लागत असेल नाही का? म्हणजे शिफ्ट वाईज राहत असेल असं मला वाटतं.
शिफ्ट वाईज काय काही प्रोजेक्ट शिफ्ट वाईज आहेत पण काय काही शिफ्ट वाईज नाही पण आहेत. पण मग ते प्रोडक्शनच काही काम असलं तर मग ते नाईट पण काम
वर घ्यावं लागत असेल ना त्याला.
हा तेच करून देतात ते इमर्जन्सी बेसिस वर. आणि ते प्रोडक्शनच जे आहे ना जसं मी सांगितलं पूर्ण कंपनी बंद होते ते एवढं इझी तो इझिली बंद पण नाही होत. कारण तसं ते सिस्टीम केलेलं सगळ्यांनी, कि ते बंद नाही पडणार किंवा म मेंटेनन्स घेत होते तेव्हा तेवढ्या पुरत ते बंद करतात अर्धातास एक तास.
अच्छा. हा हा हां.
हम्म. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बरेच छोटे मोठे सॉफ्टवेअर युज करतो आमच्या स्वतःच्या सोयीसाठी. जस दोन पी डी एफ मर्ज करायचंय ते सॉफ्टवेअर आहे आमच्याकडे. म्हणजे स्पेशली माझ्याकडे.
चिटकवबेटा, ओके.
हम्म.
म्हणजे थोडक्यात तुमची कंपनी अ आय टी किंवा कॉम्प्यु सेक्टरची असले ना आय टी सेक्टर मधली असं म्हणता येईल आपल्याला. कारण सगळं सॉफ्ट सॉफ्टवेअरमध्येच काम आहे ना. असं ह हार्डवेअरचं काम नाही आहे तुमच्या इथं नाही का?
नाही.
हम्म हम्म हम्म, अच्छा ओके. तरी कंपनी म्हणजे अन्युअली असं किती आपण इन्कम म्हणतो तशी किती आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये आहे का तुमची कंपनी.
एक मिनट. हा नाही आमची कंपनी शेअर मार्केटमध्ये नाही आहे. हा पण एनुअल इन्कम आमच साठ सत्तर करोडच्या आसपास चाललं जातं वर्षाच्या.
ओके.
हम्म.
हम्म.
साठ सत्तर नसेल जास्त असेल म्हणजे, ऐंशी नव्वद पर्यंत जात आता सध्या तरी.
अच्छा! तुम्ही किती वर्षापासून वर्किंग आहात आणि तिथे.
मी आहे तिथं सात वर्षापासून.
सात वर्षं.
हो.
म्हणजे तुम्हाला सियर लेव्हलला पोस्ट मिळालीे असेल मग आता.
हा तसं म्हणता येईल
ओके हम्म हम्म हम्म. अजून काय बरं म्हणजे टॅलीतले शॉर्ट केज वगैरे असतात ना काय काही शॉर्ट केज युज करून तुम्ही तुमचं काम करत असत एक्सेल आणि इटालीमध्ये राईट तर एक्सेलच्या कोण कोणत्या आहे?
शॉर्टकट की व्हायचं मॅडम.
हम्म.
ते असं असं तोंडी अ सांगण्याचं तो विषय नाही आहे प्रॅक्टिकली जेव्हा आपण त्याच्यावर बसतो एक्सेल वर तेव्हा ते फास्ट होत करायला.
अच्छा म्हणजे तुम्हाला थिरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जास्त आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे.
हा आणि ते पी ओ टेबल बिलूकप हे लोक जास्त वापरतात ना आजकाल. शॉर्टकट की हे तर खूप बेसिक झालं. शॉटकट कि हे बेसिक झाले कुठल्याही आता एक अर्धा री तो एक्सल आहे त त्याच्यातुन बि रिपोर्ट काढयचा समजा आता मला या कनी शाळेचा रिपोर्ट काढायचा कि बाबा ओ बी सी त किती विद्यार्थी आहेत किती लोकां किती विद्यार्थ्यांना पन्नास टक्के पडले किती लोक आजच्या रोली मधले आहे किती लोक दू
हा म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं स्पेसिफिकेशन करायचं असेल तर.
आणि य हा डाटा शंभर हजारच्या संख्येने आहे समजा हजार विद्यार्थ्यांच्या संख्ये मला हा डाटा सादु स सेपरेट करायचा आहे तर मी मॅन्युअली करायला गेलो तर माझं पूर्ण दिवस जाईल त्याच्यामध्ये मी ते पी ओ टेबल ने घेतलं माझं ते काम दहा पंधरा मिनिटात होतं सगळं.
पी ओ टेबल.
हा हा.
ओके म्हणजे त्याच्यात ते आहे का असं बटन किंवा फंक्शन असेल.
हा फो एक्सेलमध्ये हा वर्कशीट हा ते फंक्शनलिटी ऑलरेडी त्यांना दिलेली फंक्शनल दिलेली तिथ जाय स पण ते तुम्हाला युज करता यायला पाहिजे. कसं वापरायचं तिथून ते आणि डेटा कसं काढायचं त्याच्यातन ते माहित पाहिजे.
अच्छा म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. आधी एक्सेलमध्ये असं नव्हतं ना आता अपडेट वगैरे केलं असेल त्यांनी.
नाही हे हे तर बऱ्यापैकी तस जुन आहे आता एक्सेल मध्ये नवीन आल ये को पायलट नवीन आल ये.
अच्छा.
हा ते क आपलं येस ए आय टेक्नॉलॉजीच हे आहे जसं चॅट जी बी टी आता बऱ्यापैकी लोकांना माहिती ना
आपण नेक्स्ट कॉलवर यायचं का हम्म.
ठीक ये चालेल ओके.